हो
येतोय का?
येतो येतो काय बोलतसे काय करतेय
काही नाही आत्ताच जेवली बाबूला झोपवलं तर बोली बघु दे टाईम आहे तर बघु दे कोण हाय का म्हण तू तुझ्याबरोबर एकच झालेला आहे.
कुठं झालाय तो पण अर्धवटच झाला चार मिनटात तेच ना कधी होणार कंप्लीट
काय माहित बाबा मी ते
अजून येतच जात त्याच्यामध्ये मी नेट पण म्हणजे टास्क येत इथं जातं बाबा माझं किती? बारा पंधरा पहिल्यावर झाले तरे पंधरा मध्ये नाही परत पाच तास ऍड होते. परत पाचजणीना शोधायला पाहिजे म्हणजे आपल्यामध्येच करायला लागेल ते
हम्म
अ आताशी बारा झालेत माझे
हो का ज्योती आघाडीवर आहे.
तिने त्या हिचे पण केले ना काल श्रुतीचे?
हा तिझी कशी सासू वगैरे नाही ना आता घरात
हा म्हणून ती हे झालंय किती राहिलेत तिझे आता?
काय बोलली नाही काही तरी मला मागाशी बोलली ग पण आठवत नाही.
हा का झाला ना तुमचा कॉल
अ म्हणजे आता तिचां मा तिझं आणि माझा हे झाला आता नाही होऊ शकत हो आमचा दोघींचा ते पाच पाच तर हे झाले ते आमचे म्हणजे ते नेटवर्क नव्हत तर मग ते कट झाले ना
अच्छा मग तिला लावू नाही शकत का तुम्ही एकमेकीला दोघी पण एक लावू शकत
नाही. तर तरी पण बोलते बघ ट्राय करून लागतोय का
हा होत असेल तर होऊन जाईल
म्हणून ती मला आता विचारत होती का मी करू का तू करते
हा का नेटवर्क नाही बोलते मी पण विचारलं तर त्या काय म्हणाल्या मला नेटवर्कच नाहीये. नेटवर्क इशु दाखवतय.
आज अंकिता कुठे राहिली काय माहित
आज झोपली की काय काय माहिती आज त्यांनाच सहजच नाही हा मी पण सकाळी तिला केलं ना हीला सोडून आल्यानंतर नऊ वाज ता मेसेज अ पण काय रिप्लाय नाही दिला तिने
हा का
काय माहिती कुठे गेले ते मग काय करते मग जेवन जेवण झालं आणि म ही आली का?
ती आग आज गेलीच नाही म्हणजे ती नाही गेली आज रिक्षावाला आहे ना त्याचा तिजा तर त्याची काही सासू वारली वाटत. तर त्याने फोन केला का म्हणजे आज मुलांना तुम्हालाच घेऊन जायला लागेल नाही यायला पण म्हणजे आणायला पण तुम्हालाच जायला लागेल मला जमणार नाही. म्हणजे तसं देतो तो रिक्षा ऍडजस्ट करून पण त्याला नाही भेटली आज रिक्षा मग आणि त्यांची सेकंड मग ते सोडवायला जातील परत आणायला कोण जाईल तिला ति लली नको जावूस
हा प्रॉब्लेमच होतो म आपनच जायला लागत ना
मग घरी आज घरीचे ये आणि त्यांच ते एक एकादशीचा वगैरे प्रोग्रॅम वगैरे तो उद्या आहे. चालेल
म उद्या तयारी करून पाठवणार आहे का तस नॉर्मलच आपल्या
नॉर्मल तिला अगं नाय आवडत साडी साडी वगैरे बघशील तू नुसत हे करते म्हणजे अस साडी वगैरे अस मेक कबी नाय आवडत असा सिम्पलच आवडतो.
हा का मग ड्रेस घालून जाणार आहे का फ्रॉक वगैरे
ड्रेस आ आहेत अस ब्लास कट साडीचे वगैरे शिवलेल आहेच
हा आता लग्नामध्ये शिवलेले असतील ना ते घातलेलं का गं तिने आता आपण ताईचं लग्ना हिला जुईच्या लग्नाला हे केलेल तेव्हा
हा हल नाही नाही तिने ड्रेसेच घातलेला
ड्रेसच घातलेला ना आता म्हटलं ती दिसली नाही ती दिसली पण नाही मला
आहे ती त्यांच के इ ज्योतीचा पोरगा दिदीचा त्याचं काय चालूच होत, दिवसभर खेलतच होती. दीदी, हा रूमवर आणि, तिथेच, इकडे तिकडे नीस ती त्यांचे हे, चाललेली मस्ती,
हा, का,
हम्म,
ते, मला पण दिसले नाही ते. ती पोर, दिसलीच ना, सार्थ आले जेवते, आताच आली ना मीपण, दोन वाजता आली आज,
घेऊन जाते तिला, तर मग तिथेच थांबते का?
नाही, घेऊन जाते, आणि नव येत, साडेआठ, पावणे नऊ ला नेते तिला म्हणजे, पावणे नऊ पर्यंत पोहोचते, चालत जाऊन साडेआठ, ला वगरे आठ पस्तीस ला निघाल्यानंतर, आणि तर मग घरी येते, आणि परत ते आता, ऑफिसला जाते ना एका, चार तासासाठी, अ पार्ट टाईम ला, हा तर तेव्हा ते द ते दोन आहे, मग ते व्हॅन लावले. तो, व्हॅनने मग ती, डायरेक्ट तिथेच येते, त्याला तोच ऍड्रेस दिलाय, मग ती अ, एक टायमाचे म्हणजे लावले, फक्त सोडण्यासाठी, असं
तू, आता जॉबवररून आलीस काय?
हा, ती तिकडे आली, म मी ती आल्यानंतर निघाली, तिला पण येता- येता एकला सुटते, पाहुणे एकला, आणि, येता- येतता दोन वाजता अग, आज जरा लवकर तरी आले, ना त दोन, दिवस पाऊस पण होता ना, तर खूपच लेट याची,
ह,
हा
आज, जरा बरा आहे पण पाऊस, ना आणि पाऊस पण बघ, आमच्या इथे, आता ऊन पडलाय,
हो, इथे पण ना आत मगाशी मस्त ऊन पडलेला, आणि लगेच पावसाची हे, आलेली सर परत नाहीये, उद्या पडेल कदाचित, एखकादशी आहे तर.
हा, पडेल
हो, ना
जॉब च बरं आहे, चार तासासाठी म्हणजे,
भ, हा ते ओळखीचे होते ना, समोर राहायचे ना, तर त्या आईचा फोन आलेला, तर त्यांची सून जाते, तर म्हणते ती ते जाते म्हटलं आहे का, मग चार तास साठी त्या दुपार येतात, ते अडीच ते सहा करते. तर म्हंटलेय विचारते मी, तर होत पिसीवरच आहे. ते, डाटा एंट्रीचा, तो तुझ कॉमर्सच होत ना, तुझ पण हा मग त्या त्यांची, बिलिंगचे फक्त कॅशची एंट्री घ्यायची, त्यांचे ते वाउचर असतात त्याचे, तर बाकी च मग सांगणार आहेत ते, पण म्हंटलं जेवढं होईल, तेवढं होईल, आणि घरी बसण्यापेक्षा ते, बरं ग
बरं ना आता, ती जाते तर, त्या टाइमात तेवढं, तेच होतय, ना
हा, होत -होतय तेवढं ऍडजस्ट, तर, मी म्हणून म्हंटलं की जाऊ दे, तरी मग पेमेंट वगैरे नाही एवढं, म बोली जाऊ दे, एस्ट्रा काहीतरी शिकायला तरी भेटत मी लॅबच पण बघ तेराशे पण आता कधी लॅ च होतय का माहिती
आणूनी केलाय कोर्स तो तू पण केलाय का
तो केला ग पण ते टाईम ना एक आलेलं होत चांगलेला पण चांगले होते पण त्यांच दुखः दुपारचं होतं दुपारचं म्हणजे अडीच ते सहा किंवा चार ते नऊ असं टायमिंग म्हणजे इव्हनिंग टामिंग तुम्ही या म्हणून बोलतात ते चालेल का नाही मोर्निंगचं जमलं आता हिला ठेवन कुठे एवढं इव्हनिंगच्या
हो ना आणि कसं आहे जीजू आता दिवसभर नसत असतील ना ते पण जॉबला जात मग
ब्लेम ते नेमके पावणेआठ जातात असं पण नाही ते नऊला वगैरे जात असेल तर मी साते बारा केला असता एक पण केला असत सात ते एक पण ते नेमके पावणे आठ ला वगैरे आठ ला साडेसात ला असे जातात त्यांचा तोच टायमिंग फिक्स आहे आणि आता पंधला सेम टाइमला रात्री कधी साडेसात ला आठ ला साडेआठ ला अशे येतात मग तसे नाही
ते पनवेल मध्येच जातात का बाहेर जातात कुठे हा का
हो ट्रेन न जातात हो ते टाईम जर त्यांची नऊची ड्युटी असली साडेनऊच्या तरी पण तिथून एक तास लागतोच ना ट्रेनने जायला
हो ना
अस त्यामुळे कुठे ऍडजेस्ट नाही मग गेल्या वर्षी पण झालं असतं माझं गेल्या वर्षी पण म पूर्ण वर्ष भरतो वायाच गलं माझ तर अनुजाला कसं प्रॅक्टिस तरी आधी पण होती ना तिची इंटर्नशिपला पण तिने केलेली तशी प्रॅक्टिस अ त्यामुळे तिला बर पडलं ते आधी जरी गॅप पड तीन वर्षाची गॅप चार वर्षाची गॅप पडली तरी पण मी इंटरशिपच्या पण दोन दोन तासच जायची तर सरांना सांगितलेलं म्हटलं मला दोन दोन तास जमेल तू बाहेर उभी आहेस का.
हो हो
हा का बॅकग्राउंड आवाज येत.
ह तिथे रूम मध्ये ते पकडतच नाही ग नेट
तर याचा आवाज येतोय कावळ्यांच्या
कावळ्यांच्या
तर नाही तर परत हे
हम्म
मग आताही झोपलंय का
नाही ती या घरी तिथे ती शेजारी काकीनच्या घरी गेलती आणि तो झोपलाय आणि हम् हम्म आणि त्यात अगं आमची लाईट गेलेली आहे आमची रात्री ती आता सकाळी आली तर ती पण अशी थोडी डीम होती आणि आता कुठे फुल आली म्हणजे आता बरी फुल आली ती वरी म्हणजे तो झोपेल तरी.
हम्म हम् का अग लाईट का? गेलेली.
काग काय माहितीये पाऊस आहे रात्री पाऊस दोन, तीन वेळा जोरात पडला. त्यांच्यामुळे पण झाले असेल लाईट होती पण डडीम होती.
जामच प्रॉब्लेम होत लाईट पो प्रॉब्लेम येतात. पडला माग अस. काय बोलतेय मग बाकी म्हणजे तुझे सासू पण गेले का? इकडे.
कुठे नाही त्यांना जाते.
नाहीय का?
ना.
बोयात ना आपण.
नाही बुवा नाही आमच्या घरात नाही कोण बुवा नाही. सगळे नॉन व्हेज खाणार आहेत.
हो.
आणि ते पहिली जायच्या आता आता ना जात.
ह का?
हम्म न का कुणाला जमतं कुणाला नाही जमत.
हो दोघं पण नाही जात.
नाही, नाही, नाही. मा मालकरी असते तर गेले असते तशी पण जातात काही लोक. क पण नाही जात ते.
हा काही काही जातात तसे.
हम.
तेस. ह.
हम्म.
काय बोलता म ग बाकी नाही ग भा लावल्या आता ती ती खाते सुकट भाकरी. सुकट थोडीशीच होती मी खाऊन गेलेली तिला ठेवलेली तिला आवडते ना. तिला ठेवले मला घातलं थोडासा भात.
काम आल्यावर आवडते काय?
ना आवरून जाते मी सगळं फक्त जेवणाचच असत. तर पण त टायमिंग दुपारच पण लगेच निघून जातो ना आल्यावर लगेच. चार कधी वाजत समजत नाही.
हा का?
स आता. हिला परत क्लासला घेऊन जायचंय.
हा.
हम्म फोनिक लावलाय ग तर त इनटरनेट असतो एक दिवस आड करून. आता काल नव्हता आज आहे अस. हम्म तर मला चार साडेतीन पावणे चारला जायला लागेल तिला. म्हणली झोप. पुनकोस. थोडशीावली पड नाही तर झोपली का मग मला उठवायला पण जीवावर येतं तिला. झोपली का मा दोन तास झोपते दुपारी. झो पण त्याच्यासाठी मला पण झोपायला लागतं.
म रो रोज नेते का? का कधीतरी?
दिवसाआड. आता द दोन आठवड्या तर सुट्टाच दिलेल त्या टीचरांना बरं नव्हतं ना. व्हायरल इन्फेक्शन झालेलं त्यांना. तर बोलतात पोरना पण लगेच होईल. कारण का लहान मुलांना असं लगेच अट्रॅक्ट होत ना त्या क्लास घेतात तर. म सुट्टाच सगळ्यांना दिलेला दहा दिवस.
हो का?
तर त्या बोलल्या की तुम्ही आता ते राहिलेले दिवस कंटिन्यू करू शकता, जर तुम्हाला पाहिजे अस सेल त. तर नेणार होती काल, पण काल मला पण नव्हत बरं. तर म्हंटलं जाऊ द. हा सर दी, डोकं वगैरे म्हणू काल मी कॉल पण केले नाही. नंतर म संध्याकाळी अंकिताचा फोन आला ना मला साडेचार ला तर म्हटलं करू द थोडस पडली. आल्यानंतर खाल्लं, तिला पण भर तिला पण जेवायला दिलं.
हं.
म नंतर म हे केलं. चालेल चल म.
हा ठीके. करते म नंतर. हा ठेव. बर.